ते तू हा बोलना, सांगेल मी तुला नाही बोल
हम्म हम्म मी म्हटलं कामत होती का?
कायग? नाय कायतर
हम्म पंचवीस कमप्लीट झाले परत पाच आले
हा ना लगेच येत ना म.
हा लगेच पुढचे पाच आले एकाला म्ह मी अकेली लावून घेऊन जून जाईल, हा मी तर संमीट करून. टाकिन म्हणलं समिट करून टाकू ते काय हम्म. आता आठ वाजेपर्यंत का, ड्युटी कोण खोकतय तू का.
मीच ना मला काल ते, मी साबुदाना वडे खाल्ले तेलकट. घरीच बरं का घरचे तरी पण खोकला लागला.
हो.
कालच ते खाल्ल्यावरच, ह ते नाही तर नेहमी खातो, पण कालच लागलं.
तेल वगैरे काय बदल असेल, नाही तर दही वगैरे काय खाल्लं.
नाही ते खाल्लं, आणि राजगिराचा शिरा केला होता तुपामध्ये.
हम्म.
दोघं होते त्यांच्यामुळेच झालं का काय.
हा बहुतेक तेच्यानी झालं असेल ते.
जाय कप सिल्क वगैरे घेइल आता, गोळ्या घेत घेत राहिल्या कप सिल्कच्या चगळाय.
फोन आला होता इतक्यात हम्म. तेच फोन केला, दादा गेला का म्हणे. कसा गेला म्हणे म्हटलं अगं, त्यांचा मित्र आला होता गाडी घेऊन.
म तो हां द्वारकाला आला असेल ना.
नाही इकडे जत्रेवर, जत्रेवर नव्हती गाडी.
हा हा द्वारकाला तर कुठं गाड्या आता तर, रस्ताच समजत नाही कुठं गाड्यात थांबतन. कुठ समजतच नाही बाबा हा ना, काहीच समज कॉटन किती आहे गं मोजून घे बरं. कां. किती हां लिहून घे तेच्यावरती, त्यांना म्हणाव लगेच दोन दिवसात. पाहिजे दोन दिवसात नाही उद्या हां. हा ठीक ये बोल.
नाशिकला जायच्या बाजूने जास्त जाम राहते. म्हणजे रस्ता झाला छोटा आणि गाड काय झाले खूप असं होतं.
केतना खूपचं हे झालंय. खूपचं ट्राफिक वाढली ये. आणि ते द्वारकाला तर खरं मी एक दिव नाही का, आता तिकडुन आलते ते राहतं. का आपण आलोत दोघे जणी, तू उझरला मी उतरून गेली द्वारकाला मग. म्हटल समजेल आपलं बापरे तुम्हाला तर काही समजेना, कस तरी एक रिक्षा भेटली. आधी स्पेशल रिक्षा करून मग घरी आली.
अरे ते सगळंच पोडून ठेवलंय.
हा समजतच नाही रस्ते, कुठला आणि ते उंजत. समजतच नाही. आता द्वारकाला बिल
म्हणजे पूर्ण द्वारका उखलून ठेवलंय का.
हम्म म मी तर गेलीच नाही, कधीची तेवढ्यात तेव. उतरून गेली मी द्वारका ला, म्हटलं जाऊ दे आता थांबू तिकडे हम्म. हम्म काय काय.
कधी कामं बोलून व्हायची ओ ये.
काय माहिती कधी पूर्ण व्हायची. हा ते तर हायच.
हॅलो.
हा बोल ना.
येतोय ना आवाज.
हा येतोय आवाज
पावसाने लावूनच ठेवलंय एकदा
हा चालूच हे. पाणी जळगावकडे बिलकुल पाणी नाही प्रीती आपल्याकडे तरी आहेा जळगावला काहीच पाऊस नाहीये.
नाही ना तिकड काहीच पाऊस नाही योगी ताय मला त्या दिवशी म्हणे.
पिकं एवढे एवढे झाले, पाण्याची गरज आहे तर पाऊस येत नाही.
हम्म
ह पाऊस पाहिजे जिथं पाहिजे तिथं जात नाही.
हम्म योगिताताई गरज आहे मला तेच म्हणे अगं अक्षरशः गरम होतय म्हणे म्हट
दोन मिनिटं दोन मिनिटं थांब एक कॉल हॅलो मायनर हॉस्पिटल हा बोला हा काय नाव पेशंटचं? पाठार गटसिंग सरांकडे ना आहे ना सर येऊन जा उद्या. हो साडेबारापर्यंत येऊन जा ह ठीक ह हां बोल.
हा पेशंटकही चालूच असतील. दुस्या दिवसाची अपॉइंटमेंट आधीच.
हा आजच उद्या सर आहेय का नाही मग आजच विचारून ठेवता.
हम्म.
ह, हह.
दुसऱ्या दिवशीच हा. काही निरश गेलं जपून घेतलं तर दोन दिवस झाले अंग दुखत होत. म्हटलं, बहिणीच दुखणं असेल म्हटल.
दु म नई आणि. वातावरणाने पण दुखतं ना.
नाही आणि महिन्याचं दुख न ते बरोबर तीस तारीख होती ना ते वेळेवर होतं. मला अंदाज आला होता की तेच काहीतरी असल म्हणूनच एवढं दुःख. ते लागलं आज लागला नंबर मग.
तेथ आहेच स्पेशल गच कमोड बरोबर नाही हा? स कप्लीट काय स्पेशल? अरे मग थ्री ला शिफ्ट करा ना एकच रूम आहे का आपल्याकडे? कोण ए थ्री ला, लेडीज कोणती? म आता काय करू तेजस. ए तेजस, तेजसला बोलव बर. तिकडे बघा ना समोर एक एक कंप्लेंट राहते नसत काही ना काही चालूच राहत
चालूच राहत त्या ड्युटीवरर म्हटलं म्हणजे मग चालूच राहतं ना हम्म
तेच तर रूम बदलून दिली तर पेशंटला ते स्पेशल वनला का, तेजसला बोल हा. नाही ना काय प्रॉब्लेम झालाय बघ. रे एकदा स्पेशन वनला बघ एकदा जाऊन. काय म्हणताय बघ एकदा मग टूला दिला तर टूला पण. त्यांनी चेंज केली मग काय करणार आता मगथ्री वाल्या थ्री वाल्यांना टू ला घ्या आणि त्यांना टू थ्री ला करा ना मग ते वैताक राहतो कॅशलेसचे पेशंट राहिले का.
हो. मग ते पूर्ण सगळं कम्फर्टेबल पाहिजे राहतं बर.
त्याने तो
तुमच्याकडचे पण रूम आहे छोट्या छोट्या.
छोट्या छोट्याचे सटायचं कीच कम असं बांधताना व्यवस्थित बांधलं नाही एवढे एवढं शर.
कॅश लिस्ट ची रूम इतकी कम्फर्टेबल तुला सांगते फ्रीज
अरे मग तेच आहे सोयी करता नाही व्यवस्थित आणि स्पेशलिस्ट चे पेशंट घेता मग त्याच्या ने ते अजूनच. लोरडता लोरडणारच ना लोक तुम्ही त्यांना सोय पण तशी पाहिजे ना मग.
हो
काय कर चालतय चालत.
कम्फर्टेबल आता मीरू ॲडडमिट होतता ना त्या हॉस्पिटलला सांगते तुला मी ताई रूम. बेड पेशंटच वेगळां सोफा बसायला वेगळा दोन चेअर राऊंड टेबल. अ फ्रिज मायक्रो ओवन टीव्ही.
पाय बरं इथं काहीच नाहीये सादा तर फ्रीज बी नाहीये.
आमचा मागचा बेडरूम आहे ना तेवढी रूम पण एकदम कम्फर्टेबल मस्त पैकी स्क्रीन. इकडे दोन चेअर ठेवलेले आहेत, तिच्यावर पुढे मस्त राऊंड टेबल.
त्यांना व्यवथच मॅनेजमेंट व्यवस्थित सगळं
खूपच छान आहे तुमच्या तेव्हाच पाहिले नाही का ते मग आणि क्लेमवाले ना एकदम कम्फर्टेबल मागतात कारण मग दाबून राहतात ना.
चार्जे दाबून राहतात मग त्यांना तसेच सवलत पाहिज सोय पाहिजे सगळी
पुढं असल्यामुळे मग. काय करतील?
तेच ना काय तरी चालतंय जाऊदे. मला बी आता पाईल पाईल ते चेक करेल मी नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत. लय वैताग होईल लागला आता जाऊदे ग लय डोक्याला ताण राहतो. बघेल बघेल अजून पाहू अजून डिसेंबर जानेवारीपर्यंत.
करायला लागले आता काय हरकत नाही पण मग घरी पण तुला तर दिवसभर तेच पिंगवती.
हा ह ते तर आहे तर सोडत म्हणून तर सोडत नाही पण लय वैताग आहे इथे बी काय कमी नाही डोक्याला ताण. क राहतो सगळे लोक रिलेटिव्ह आपल्याचकडे येतात रिसेप्शनलाच येतात. आपण आता तुमचं ते करतच नाही ते लोक तर आपण काय करू शकणार त्यांना किती फेस करायचां बघू आता. काय झालं काय झालं प्रॉब्लेमच नाही मग काय प्रॉब्लेम आहे ही शोबा सिस्टर काय सांगत आली कमोडचं? काय म्हणताय ते मग त्यांना स्पेशल टू देना. स्पेशल टुका नाही म्हणताय. बर चल ठेऊ का मी झालं तुझ टाईम. हॅलो हा दिलक श्री देम टाक नाहीत मु जााऊ दे. हां सीटेड ना.